हो हा येते काय आवाज?
यायलाय याला याला
किती झाले तुझे आठ झाले नऊ नऊ
नऊ झाले आता हा कॉल कट केला की नऊ होते.
बरोबर आहे बरोबर आहे कर कर
काही नाही आता दहा मिनट ठेवणार आणि ह्याच ह्याच नंबरवर आणि कॉल करणार, एक पंधरा होईपर्यंत असंच करणार, मग आता अ् रस अरे फोनच नाही आमच्या घरात अरे. त्यामुळे ओडं पडलं आणि कुणाला किती कॉल आला आहे सांग कुणाला पण.
बरोबर आहे सर मेन
क काय
होते होते काय नाही एवढं काय.
बू
हो आगे पिछे
कॉल चालू नव्हते काय मग?
हा चालू राहूदे गी मी
हा दहा मिन राहूदे मी कट करते मग आणि मग तुझ्या मोबाईलवरच लावतो.
लाव लाव अरे पण हॅलो.
हा बोल बोल.
दहा मिनिट झालं झालं म्हणजे एक दहा दहा मिनिट झालं आणि एक चार पाच सेकंड झालं तर कट कर काय नाहीतर काय होते माहितीय काय कॉल ऑटोमॅटिक कट होते आणि ते लोडिंग स्क्रीन येते काय.
अगं बाई हा बरं बरं दहा मिनिट एक सेकंड लगेच कट कर.
हा काल मी तसच गेलो माझा अकरा मिन झालं आणि ऑटोमॅटिक. कट झालं आणि ते. स्क्रीन ला अडकून बसलं. म्हटलं जा गेलं आता हे पण. हा
चालत राहू दे्य काय कॉल चालू.
हो हो.
व
न डी
हॅलो,
नाआ.
आणि कुठले नंबर आहेत काय रे?
अरे मी लॉग आउट केलेलं सगळ्यांचे नंबर त्यांच्यामधनं.
एक नंबर काम केलंस.
ह् मला काय माहित होतं.
राव दे गे.
मी तर आता जे ग्रुपवर आहेत की नाही त्यांना कॉल लावाले.
ग्रुप ला?
हा ग्रुप ला कोण कोण जॉईन आहे ना त्याला कॉल लावायले.
अरे पण त्यांना मेसेज करायला पाहिजे अग की तुम्ही कार्या पोपट ठेवा.
काय नाही एवढं काय. हे नाही मेसेज येत की आता. कसय माहितीय काय? तुम्ही नोटिफिकेशन ऑन ठेवला ना. हा हा दट. कॉल जातोय डायरेक्ट
हा हा हा अस आहे होय.
आता एकट्याला आवडली मी ग्रुप वर नवीन ऍड झालाय श्रेयस ला. मग मयुरी ला पण लावतो आता. मयुरी आणि पृथ्वीला पण लावतात.
मयुरीच काही नाही अजून.
अरे नाही. अर त्यांना कॉल करू शकते त्यांनी डाऊनलोड करून प्रो प्रोफाईल टास्क पूर् केलेत.
नाही मयुर न काहीच केल नाही मी तिला काल विचारलो.
बर म्हणजेदा ऍप पण डाऊनलोड नाही आहे?
ऍप पण डिलीट केती म्हणून. स्टोरेज भरलेलं म्हणून.
बर.
म आता लावल्यानंतर काल लागणारचलता म तिला कॉल बघ तो आणि लावून वाटलं अस लागत लागला.
बघतो आता मी तर लावा आल रेयसला लावू आले तू काय उचल ना.
बायचान्स लागला तर लागला बर आहे.
हा पण यांचा सॉफ्टवेअर बरोबर नाही बाबा.
नाही अजिबात नाही.
अरे माझा युपीआय ऍप चाल ना माहिती आहे का.
होय.
होय म्हणाले की तुमच्या फोनमध्येध्ये असं काहीत ऍप डाउनलोड आहे ज्याच्या ना स्क्रीन रेकॉर्डिंगवाले.
अ.
आता रिसेंटली मी येत. प डाऊनलोड केले. अरे नाही ये त. ऍप डिलीट केलो नाही रे बाबा हेचऍप डाऊनलोड केलय आता रिसेंट मध्ये मी. मला माहित आहे हा हा मग मला वाटलं. क ये च आप. आप हे कराले. आता थांबायला पाहिजे आता काय. करायचीे.
तीस तीस ए पेमेंट साठी थांबकी बावा.
हा म्हणजे पेमेंट साठी.
कोरा का विष
मेसेज आला का तुला व्हॉटसअपला कार्याबदन
आलाय की बाबा काल आलत की
नमस्कार तुमच्या फोन आहे बी
तुला पण आय
होय
मला वाटलं आमचं सहिले म नावला चाले का मॅसेज
आणि सगळ्यांना आलय म्हणजे ते आठवड्याभरात पूर्ण करायचंय ना हे काय तर
आठवडाभरात
हा म्हणजे आपलं किती दिवस आता आपला टास्क कधी दिलता आपल्याला आहे
आता दोन दोन दिवस झाल असेल की
नाही गुरुवारी दिलता
गुरुवारी दिलता
हा गुरुवारी दि गुरुवारी तर शुक्रवार शनिवार तीन चार पाच बघू आता त्यांनी म्हटले सात दिवस आहे
सात दिवस आहे म्हणजे गुरुार शुक्रवार शनिार रविवार सोमवार मंगळ बुधवार बुधवार पर्यंत हाय
हा मग तेच बुधवारपर्यंत पूर्ण करायचं आहे हा बोल न हा दे दे थोडासा कैसे बना रहामे व ले का न लहसुन भी डल देना थोडा ये भी डल देना व क कोथमीर है है अंदर आहे फ्रीिज पे आता बघ मी कॉल लावलोय काय
हा
त्यांनी काय बोललेलं आहे जर त्यांनी कॉल उचलले नाही ते पण गृहीत ठरलं जाणार तुमचं कॉल काय आता ते मी कॉल कट केल ते कॉल उचलला रे म्हणून मी कॉल कट केलो काय आता ते एका वा्हाईट स्क्रीनला अडकलय सगळं
अगप अरे मला का काल काय झालत माहि काय कॉल लागला नाही रिंग वाजली उचलला नाही पण मी कट केलं मग ते व्हाईट असंच होतंय बॅग जाऊन लिहऊ का का कॉल आणि त्या म फॉर्म जनरेट होतय आरे
माझं होत नाहीय तेच सांगालोय ना तुला.
माझा झालता फॉर्म जरनेट.
चांगला आहे की माझ्यात होतच नाही ना कॉल
अरे चांगलाय का काय त्यांना तिथं पडतेंय ना किती सेकंड तुम्ही बोललात. ते
हा बरोबर आहे नाही हे बघ त्यांनी काय बोलले तिथं की जर त्यांनी कॉल उचललं नाही पुढचं तरी तुमचं कॉल ग्रहित धरलं जाणार आहे असं बोल्यात ते. ते तुम्ही कॉल तर केला ना की मला असं
बघायचं आता आता मी जर जेवढे पण केले कॉल पन किती बारा बारा सगळी नवीन युजरच आहेत. तेंच्या तेंच्या मोबाईल आं ए बा माझा एक भाऊ, पप्पा
हम्म
अजून एक नंबर मम्मी अजून दिदीचा नंबर घ्यायचाय मला मग. त्यांचं झालं मगअ गल्लीत अ पोर हायत बारकी बारकी. बा र्की अकरा बारावीला त्यांच्याकडं पण फोन आहे म तें पण रिचार्ज हाय. म तेंच्याकडे घेतलो असा अकरा बारा तर तें नाय गोड बोलून काय मी सांगितलं ना ब असं हाय. तुला नुसता ओटीपी सांगायचाय. बाकी कसंय मी बा च काय नाही आणि काय होतं नाय एवढं का त्याचं घेयचं नाय. बास.
ते तु बोलतोस ते तसं आम्हाला जमत नाय रे.
एवड शिकायचं एवड काय.
मला पण पहिलं असं म मी कार्या- आपल्या हेल्पसाठी केलतं ना ती मला सांगितलेलं की तुम्ही वे एक डिफरंट नंबर घ्या म्हणू सांगायल्या ती आता.
आ मग घेतलेलोच की मी डिफरंट नंबर.
बरबर मगझालं गेलं.
मी तर काय करणार होतो माहितीये काय?
हम्म.
मी जानार हुतो म्हंजे असं बाहेर काय आन माझ्याकडं दुसरा मोबाईलायना. मत्यात सगळ्यांच नंबर घेत टलो असतो अहं त्यांना सांगिटलो असतो ओटीपी सांगा बास त्यांच्याकडन सगळे नंबर एक तीसभर नंबर आणलो असतो इथं गल्लीत तक्स आनी मग नं तर बोल्लो असतो की असं असं हाय ओटीपी यील सांगा तेवढं. कॉल करून बास आणि मग आपल्या इथ दुसऱ्या मोबाईल म मी कॉल करून कंटिन्यू केलो असतो प्लॅन करलतो मी तू नॉर्मल नेटवर्क कर नॉ नॉर्मल नेटवर्कवरे बोललस काय
म्हणजे
अरे म्हणजे वायफाय आहे का तुमच्याकडे
नाही
जिओ आहे का जिओ
जिओ आहे
बर बर अरे म्हणजे तुझा कॉल अरे म्हणजे वॉइस ये वालत ना अडकाल तर म्हणून
हम्म नाही माझ्या सगळ्यांच जाय रे मी ज्यांच्या सगत बोलव वयस अडकतय ते कुठं मी पहिला बोलते ते नंतर ऐकूते त्यांना
बरोबर आहे
एवढेच नंबर आहेत तुझ्याकडे मग
काय
एवढेच नंबर आहेत काय म्हणलं तुझ्याकडे डिफरंट
खरा झाली की
नाही तीच नकोत ना असं
काय काय काय
तीच नंबर वेगवेगळे कॉल करायचे असं नाहीत ना एकच
नाही नाही ते हा बघ पाच लोकांना - कॉल करायचाय पाच वेगवेगळ्या लोकांना डेली कॉल करायचा टोडाभर
अरे मग तीस तस नाही पाच वेगवेगळ्या लोकांना डेली म्हणजे पहिल्या दिवशी पाच केलेले असतात
त्याच लोकांना हा हा त्याच लोकांना आता समज आज मी अ तुला कॉल केले
हम्म.
तर मी जर मी तुला पुन्हा कॉल केल हो तर ते ग्रहित धरणार नाही असं आहे वाटतं.
ये नाही धरते ते ग साने काय एका टायपिंग ला कानी पाचदा कॉल केल्या रे एकाच व्यक्तीला
बरं आता थांब मी करतो तुला थांब.
हा कर.
हा एक मिनिट ह